हॅलो.
हा बोला कि. आवाज येतोय का?
हा याय लागलंय. जरा कट व्हाय लागलंय आवज तुमचा. हा. एक मिनिट हं मीच बाहेर जाते.
ओके.
हॅलो. हा याय लागलंय आता.
हा बोल. चहा वगैरे झाला का?
होय. झाल आत्ताच.
हा आ. काय करताय?
काही नाही बसले होते असंच मोबाईल बघत रीलस वगैरे.
हा.
ह
मग काय करता तुम्ही?
मी आता घरीच असते.
हा. हा. मग तुमचं कॉलेज वगैरे काय झालंय?
माझ डिप्लोमा झालाय. कम्प्युटर डिप्लोमा. अ प्लस टॅलीमध्ये थोडस आवड होती म्हणताना ते पण कोर्स झालाय.
हा.
मग टँली ला म्हणजे डप्लोमा तरना बाहेर असं लगे लगेच जॉब पण मिळाला नाही आणि असले तरी आउट ऑफ सिटी ती होतीत त्यामुळ मग मला एवढं लांब जाऊन करता आलं नाही म्हणून मग टँली झालेलं त्याच्यावरतीच लोकलला जॉब केलाय मी.
हा लोकलला जॉब केलाय लोकलला काय जॉब केलाय तुम्ही अकाउंटिंगचा.
हा म्हणजे मी फायनान्समध्ये अकाउंट म्हणून होते.
हा हा.
अकाउंटेंट म्हणून.
मग ते फायनान्समध्ये अकाउंटिंगचं काम कसं असतय.
अ म्हणजे ते रिकव्हरीच ऑफिस होत. आता कोल्हापूरला मग त्या ठिकाणी कसं आपण आता गाडी वगैरे टू व्हीलर मोबाईल असे वेगवेगळ्या वस्तू आप आपण आँनलाइन अ साँरी ह्याच्यातुन घेतोय ना
हा बजाज फायनान्स मधून घेते हापत्यावरती घेते मग
हा मग त्यामध्ये म्हणजे बजाज फायनान्स हिरो प्लस त दुसरे पण असे फायनान्स होते.
हा.
त्या फायनान्सची रिकवर्हीची ऑफिस होत ते. म्हणजे हप्ते वगैरे भरायला हा रिकवरीज होती एक्झिक्युटिव्ह वगैरे सगळे असणार ते बाहेर फिरून हप्ते वगैरे गोळा करणार पण नंतर मग संध्याकाळी आल्यानंत त्यांना ऑफिसमध्ये वगैरे जमा करायचं असल तर मग ते माझ्याकडे करणार ते अकाउंटिंग बघत होतो मी सगळं. हा.
हा मग तुमच ऑफिसच टायमिंग वगैरे कसं होत ओ.
ते दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत असणार. आपण जर क्लोजिंग म्हणजे जर मंथ एंडिंगला थोडसं जास्त प्रेशर असणार कामाचं. म्हणजे त्यावेळेला सगळं पूर्ण महिन्याच हा म्हणजे जेवढ महिना जेवढा आपण अ काम केलेलं असते ना त्याच सगळं कॅल्क्युलेशन वगैरे करून पुढच म्हणजे पुढल्या महिन्यात कुणाकुणाच्या हते कसे कसे येणार आहेत याचं सगळं नियोजन करायचं अस होणार त्यामुळे मग अ मंंथ ऐंडिगला एक चार ते पाच दिवस जरा जास्त वेळ थांबाय लागणार म म्हंजे सात किंवा आठ वाजे पर्यंत.
कस होत म्हणजे कुठलं सॉफ्टवेअर मध्ये काम करत होतं की कशावरती?
हा म्हणजे तसं सॉफ्टवेअर आम्ही तयार करून घेतलं होतं आम्हांना पाहिजे त्या पद्धतीनं.
हा म्हणजे तुम्ही स्वतः सॉफ्टवेअर करून घेतलं होतं काय?
हा म्हणजे तस ऑफिस कडूनच घेतलेले ते.
हां.
म्हणजे जेवढे कस्टमर वगैरे असतात होय हो. म्हणजे आपल्याला पाहिजे त्या पद्धतीन जर होय होय.
हो.
सगळं कमप्युटर वरतीच असणार देवाण घेवाण सगळं म्हणजे एन्ट्री वगैरे सगळ करावे लागणार कोण किती कॅश दिलेय. प्लस माझ्याकडून सरांच्या अकाउंटला किती जमा झाले हे सगळं
हा ह
जमा म्हणजे अस बघायला लागणार सगळ्या गोष्टी
सगळ्या गोष्टी हा बारीक सारीक गोष्टी जरा बघायला लागत असणार
होय होय
हा
तुम्ही केलाय का नाही का मगणजे
हा मी म्हणजे अकाउंटिंगच काम केलंय पण तिथं सेल्स डिपार्टमेंट ला होता ना मी बाहेर माझ्याकडे सगळा एक्सपोर्ट होता बाहेरच सगळं एक्सपोर्ट बघत होते म्हणजे कुणाला काय माल हवाय किंवा काय सगळं मटेरियल आम्ही ट्रान्सपोर्ट न पाठवून देतो बाहेरपर्यंत जात होत आम्हाला मंडेला सुट्ट ट्रान्पोर्ट ला आम्हाला मंडेला सुट्टी असायची नाई, त्यामुळे आम्हाला मंडेलाऽ बाकी जर असं मग बाहेरच जराऽ बाहेर ज जास्त ऑर्डर असलं की तेवढं आम्हाला जरा जास्त काम असायचं,, नाही तर मग इतर वेळेस कायऽ निवांत असायचं, असं रोजच काम असायचं ना, बाहेर ऑर्डर भर त्यामुळे दिवस कुठे जायचा कळायच नाही.
होय
करा ते स हहा पार्ट होत आमचा जॉब दुपारी जेवायला एक तास सुट्टी असायची,, आणि सोमवारी परत सुट्टी
हम्, हम, आमचं लंच टाइम,, म्हणजे अर्धा पाऊण तास असायच, पण जर काम वगैरे जास्त असेल तर मग पटपट अस टाइम, पिन टाईम लावला जेवायचा, आणि लगेच काम करायला जायचं असं असायचं,, हा
ना ते अकाउंटिंगचे मी आज दोन काम केलेत ना अजून एक व गिकडे होते जीएसटी च्या कन्सल्टन्सीच्या
हा हा हा
मग तिथं आमचं कसं असच आमच्या म्हणजे डेट फिक्स होत्या की बाबा अकरा तारीख, तेरा, मग परत चौदा तारीख, मग वीस, बावीस आस आमचं डेट वाईज काम होतं ना,, मग त्या दिवशी डेट वाईज काम त्या दिवशी आम्हाला कंप्लीटच कराय लागायंच,, मग आम्हाला त्या दिवशी टाइमिंगच समजायच नाही,, की बाबा आपण किती उषेर काम करतोय किंवा काय?
होय
रात्रीचे आठ वाजायचे मग दुपारी तर इतर वेळेस कसं रेग्युलर दोन तास दुपारी सुट्टी असायची, एक ते चार वाजेपर्यंत
हा.
पण आता कसं,, त्या ज्या दिवशी डेट असत, त्या दिवशी अर्धा तास पण ब्रेक घ्यायला भेटत नाही. गडबडीनं जेवायचं कसतर, आणि परत काम चालू,
काय खायलंय? कसं खायलंय? त्याच्याकडे जर आपण लक्ष न, होय,,
कामाच्या गडबडीत खूप हाल होतय सोडा,, जेवणाचेच हाल होतात,, आपलेच भरपूर पूल हाल होतय.
ह आम्ही, म्हणजे सगळं झाल्यानंतरन, एक तारखेला आमचं पूर्ण असं, म्हणजे काम जास्त नसायचं ना, त्या दिवशी एकदम. फ्री असायच, सगळ ऑफिसमधलं वातावरण, त्यामुळ आम्ही असं म्हणजे, बसून चर्चा करणार, आपण तीस तारखेला काय खालंय डब्यातून
हां होय, असं होतय एक एकदा,, आम्हाला पण तस, आमचं कस लास्ट बावीस तारीख असत तर ना मग बावीस. तारखेपासून पुन्हा आम्ही एक तारखेपर्यंत फ्री असतोय म्हणजे काम असतं पण एवढं अस. लाईटली एकदम केलं किंवा नाही केलं काही फरक पडत नाही. असं आसतंआठ दिवस बावीस तारीख, बावीस तारख झाली की तेवीस. तारखेपासून निवांत एक तारखेपर्यंत.
हम्म, हम्, हम.
मग त्यावेेळेस कसंपण निवांत मग हे काय झालं, मग तिकड काय झालं असं. मग असे सगळं चालू होतेय.
पहिला आठवडा तरी महिन्याचा, असं निवांतक जाणार, नंतर त्या नंतर ोडं, थोड, थोडं वाढत.
नर मन, होय लास्ट ला भरपूर काम होतअसं वाटतय की बाबा आपण हे का करायला लागलोय इतका कंटाळ येतय एक एकदा. ससा.
होय.
जरा काम जरा लोड जास्त वाढला क नाही मा आपण पण फकतय ना शेवटी
हो शिका आपण ज्या वेळेला श हम्म हम् हम्.
मशनीवर जरी काम करायचं असेल तरी आपल्याला करायलाच पाहिजे. पण पसू समोर तर होणार नाही ना मशीन काम करणार नाही असं प्रॉब्लेम आहे.
आणि त्या ठिकाणी थांबून पण चालत नाही मशीन वगैरे वगैरे असेल.
होय तम सगळंच कराव लागतंय.
म्हणे आपण शा वगर कॉ कि निवांत असणार मी जॉब करणार घर येणार एवढंच असणार.
तेच बरं होत.
ह कॉलेज शाळा तेच छान होत असं वाटते.
हा अस असु पण वातेन
हम्म.
वय तेच दिवस चांगलं हुतं आता काय सकाळी उठा घरातला आवरा. डबा बरा, ऑफिसला जावा, तिथं दिवसभर काम करा. ून घरी या,, परत एउन घरच आवरा.
हम्म यातच वेळ जातोय सगळ आणि कसा दिवस जातोय ते पण नाही कळत.
मग उद्या दुसऱ्या दिवशीच्या जरा सकाळी टिफिनला गडबड होत मग संध्याकाळी काहीतरी भाजी वगैरे नीट करून ठेवा.
हा ते बनवा मग खावा सग आधी आई. गरे आपल्या डबबा काहीरी खायला घेऊ. लागायची आता बनवायच नाही खायच हम्.
सगळ आणि आपल्यापरचं एकट्यापरचं असलं तर
महि तु
करून काहीतरी ऍडजस्ट करू शकत. पण सगळेजण खाण्या ज म्हला सगळं करायलाच लागतय ना असं पण होते.
असल तर सगळंच करायला लागणार मग आपल्याला
होय. सग आपला पुरतं असं त पण काहीतरी ऍडजस्ट करून खातय पण तसं बाकीच्या नाही ना देऊ शकत.
होय होय.
असं होतंय.
तुम्ही काय काय करत होत म्हणजे शाळेत कोणता्या विषयी आवडता होत तुमचा?
का म्हण.
स्कूलमध्येध्ये असताना विषय वगैरे कोणता आवडत होता तुम्हाला
असं आमच शाळा म मराठी मॅडम होते त्यामुळे सगळ्यात विषय असं हे होत. बाकी अस काही नाही पण आमच्या शाळेत जर अस सरांच वेगळं होतं ना मराठी ते विषय जरा बरा जात होता सर आमचे पुस्तकातल कमी आणि बाहेर जा तो सांगणार त्यामुळ आम्हाला त्यांच्या लेक
होय होय, म्हणजे खरं म्हंटलं ना आपण तर म्हणजे शिक शिक्षक ज्या पद्धतीने शिकवतात ना त्यामध्ये आपल्याना त्या विषयामध्ये जास्त इंटरेस्ट वाढत जातोय. नाहीतरी हे अवघड वाटतय ते अवघड वाट
ते आवडतं असंच वाटतय ज आपण इंटरेस्ट घ्यायला पाहिजे ना प्र ते कशे आता असं होतय. जर आपण इंटरेस्ट घेत बसलो तरच आपलं होत नाहीत होत नाही मग काय.
हा आणि शिकवणारे शिक्षक पण त्या पद्धतीन शिकवत असतील आपल्याला कॉमेडी वगैरे. किंवा बाहेरचे उदाहरण वगैरे देऊन.
हा मग ते मुलांना पटकन समजतय नाहीतर मग ते शिक्षक पण फक्त पुस्तकातल सांगत बसले ना ते समजत नाही डोक्याच्या बाहेर जाते किंवा हेनी काय सगतात अस असं होतंय ना मुलांचा पण हा गैर समज होतोय.
पण पण वाचलेलं तेच असते त्यांच्याकडून पण ऐकायला तेच मिळालेलं असतंय. मग त्यात नवीन काही वाटतच नाही आपल्याना हा.
त्यामुळे जरा अवघडच होतय सोडा, तुम्हाला कोणता विषय आवडत होता.
मला गणित आवडायचा.
हा. गणिताला जरा अस काय वाटत नाही आपण करायला पाहिजे पण प्रॅक्टिस पाहिजे सगळ्यात मेन.
म्हणजे सूत्र वगैरे जर असं पाठ झाली तर व्यवस्थित म्हणजे नंतर त्या नंतर आपल्याला त्यामध्ये इंटरेस्ट वाटायचं पण पहिल्यांदा सूत्र वगैरे, हम्.
पहिल्यांदा कराय बसलो आपल्याला समजलं काय नाही एकदा आपल्याला बसलं की आपल्याला इंटरेस्ट वाटते मग अजून कराव अजून कराव अशी इच्छा होत्या, इंटरेस्ट वाढत गेला की म पण माणूस करतो ज्यात इंटरेस्ट तेच माणूस काम करत ज्यात इंटरेस्ट नाही ते करत पण नाही.
ते पण कस आवड ला भाग पडलं ते आमच्या पप्पांना पण तो विषय आवडाय चा आणि आम्हाना शाळेत शिकवलं की नाही मग आम्ही घरातून चर्चा करणार म्हणजे पापा विचा मला आज काय झालं गणितला असं तसं म्हणजे आमच्या गणितच्या मॅडमला असं म्हणजे असं डीपली सांगणार नाहीत हे सूत्र आहे हे पाठ करा आणि ह्यामध्ये हे घाल आणि अशा पद्धतीने गणित तयार होते असं सगळं सांगणार, मग पप्पा आमच्या घरी आल्यानंतर सगळं पूर्ण सविस्तर आम्हाला सांगणार हे सूत्र वापरल्यानं तर म्हणजे ह्या ठिकाणी हे वापरायचं असतय, असं म्हणजे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सांगितल्या नंतर न आम्हला समजणार ते लगेच. त्यामुळे मग लगेच त्यामध्ये असे इंटरेस्ट वाढत गेले आणि त्या लगेच सगळ्या गोष्टी असं सोप सोप्या वाटू लागल्या नंतर नंतर.
हा हां.
चाले ठेवू का?
हा चालेल करते नंतर.